बोला साहेब काय म्हणताय. हो येतो येतो तुम्ही सहली विषय काहीतरी बोलत होता.
हो तर सहल जाऊया मग तसं करूया मग आपण पंधरा तारखेला.
हा पंधरा तारखेला सोळा तारखेला हा किंवा अ परत रविवार आहे ना सतरा तारखेला नाही सॉरी सोळा सोळा तारखेला रविवार आहे. पंधरा तारखेला शनिवार आहे हा पंधरा तारखेला शनिवार आहे मग चौदाला रात्री चौदाला रात्री गेलो ना आपण पंधराला ते इकडे पंधरा ला दुसऱ्याशी निघायचं
बरोबर
मग सोळाला आराम करायला पण मिळेल मग सतराला मंडे कामावर
हो पंधराची रात्र पण भेटेल आराम करायला आणि सोळाचा दिवस कुठल भेटल दिवस रात्र
हो तेच किंवा किंवा पंधराला आपल्याला लेट झालं तरी चालेल घरी जायपर्यंत म्हणजे आरामात तर कुठेतरी असं हे करू शकतो
बरोबर बरोबर
ह
बरोबर ते पण बरोबर आहे
बघा काहीतरी सुनियोजित
हा मग एक एक काम करूया सगळ्यांना कुठे जासं कुठे अस विचारल्यापेक्षा आपणच कधी स्पॉट डिसाईड करू दोन तीन शॉर्टलिस्ट करू आणि मग बोलू सगळ्यांना कि बा इथं जायचं ठरलंय तुमचं काय बोलण कुठलं कुठं जायचं काय जायचं आधी सगळ्यांना आयडिया देऊन ठेूवू कि बाबा सगळे जण सगळे काय काय होण्या त्यापेक्षा कोणतरी एक दोन जण स्पॉट डिसाइड करा
काय रिसॉर्ट कि असं काय दुसरं स्टे वगैरेचं काय ते आधी ठरवलं पाहिजे वॉटर पार्क हा ते ठरवायल पाहिजेली ना तर अ अर्धे वॉटर् पार् बोलतील अर्धे ते रिसॉर्ट बोलतील अर्धे बोलतील आम्हाला परवडत नाही
बरोबर बरोबर
तसं पण आपल्याकडे परवड न परवडणारे भरपूर आहेत परवडणारे आणि न परव परडणारे कमी आहेत न परवडणारे भर
ह ह ह ह
आपण दोघं सोडलं तर
बघ दोन आपल्या सध्या पण तरी पण आता एवढं सगळे ना म्हणलं आपण दोन हजारापर्यंत करू शकतो
हा ते तर आहे पर पर्सन ते पण खूप झाले रे पण दोन हजार असे साईड ला काढून ठेवायचे वेगळे करून ठेवायचे म्हणजे त्याच्यानुसार प्लॅन करायचं
बरोबर बरोबर तुम्ही पण कॉल करता का मला एकदा.
करेन ना कॉल तुम्हाला पण तुमचं काय झालं का?
माझ तर ठीक आहे झालंच.
ओके
करा बर तुम्ही करा बर आता थोडा वेळ आहे आपल्याला लंच टाइम संपायला अजून. थोडा बोलू शकतो पाच मिनिटं ठीक आहे ना पाच मिनिटं बोलू शकतो.
हो हो करतो तुम्हाला कॉल चला.